हॅलो. हॅलो हा बोल की बरी आहेस काय?
आलं काय ऐकू?
बरीस का हा बरी आहेस काय?
आ? पोर बरी आहेत का?
हाय तुम्ही?
भाऊजी पण आहेत काय?
आहेत की आहे.
सासुबाई बरे आहेत ना?
हा आहेत की.
हॅलो.
हायता हायत बरे आहेत.
हॅलो काय बाई शानी एवढ्या दिवसानी फोन केल्यास होय? एवढ्या दिवसानी फोन केल्यास होय? एवढ्या दिवसानी फोन केल्यास व्हयं का आठवण बीटवन येत्या का नाही तुला?
येते की, तुम्हाला येत्या काय?
तुम्हाला येत्या काय आमची? हॅलो.
अगं येत्या की बाई मला कामावर फोन चालत नाही ग.
कामला आणि कधीपासनं जात नव्हता नव्हं?
कामाला जातोय की, नाही आता काय जाय जातचं नाही सोड. नाही तरी पण फोन केली नाहीस ग कुठं म्हण काय उरुसाला नाही सांगित नाही?
तुम्ही आता भाऊजी तिकडं.
होय नंदुबाई बऱ्या आहेत काय? हा नंदुबाई बऱ्या आहेत काय म्हटलं? हम्म हम्म नंदूबाईची
तुम आहेत बरेत.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
काय अवघड आहे बाई हॅलो.
गप्प बस ना. अग उद्गवासनं कधी आलीस?
अहो काल आलय दुपारी.
होय बऱ्यायचं
आहेत आहेत की बरं आहेत.
हा बर आहेत का सगळी?
हो हायत की हायत हायत.
हा हा बर बर बर बर. बाकी भाऊजी काय म्हण
तुम, काय नाय बगा निवांत.
हाव असू दे असू दे ग सांग